हो
बोला ऐकू येतय.
हां हां येतय ना ह तेच काय करत आहेस.
काय नाही बसलोय.
होय नाही बाळ झोपलं काय?
हय बाळ बघत बसलय मला
अ आता नजर मिळवत असेल ना एक महिना झाल्यावर बाळ अस नजरेला नजर मिळवतं.
मिळवते होय होय बघतय आवाज ओळखतय.
हसतय.
हसतय थोड थोड आवाज काढतेय तोंडातून हा हा बघायला. ते
हा एकच एक महिना झाल्यावरच मग नजर भेट मिळवतात. आता दीड महिना झाला की त्याचा पहिला डोस एक घ्यायचा.
हो हो, डोस आहे त्यांचा सांगितल्यात.
हम्म.
डोसाची, डोस‌ काडायला पाहिजे ना?
हा. मग कार्ड दिले नाही का, तुला तिकडून.
नाय-नाय अजून काय दिलं. त त्या आशांपासून मागून घ्यायचांय.
तुमच्या हितं नोंद केलती ना, तिथूनच मिळतय ते.
हो नोंद केल्या. त्यांच्याकडून मिळायचय मला अजून, ते मिळालेलं नाही.
हम्म, नाय कस असतंय, म्हणजे जिथं गरोदरपणाची नोंद केली जात ते कणी तिथून ते, कार्ड दिलं जातंय.
सुरुवातीलाच देतात का, ते कार्ड?
होय होय, सुरुवातीलाच देतोय आम्ही आता, असंच करतोय.
कार्ड नाहीये फाईल दिलेत मला त्यांनी
बरं. म्हणजे तात्पुरतं कार्ड मिळे पर्यंत, फाईल वर का होत नाही परंतु त्या डोस त्या, तारखा वगैरे लिहून घे, म्हणजे कसं होईल तुला त्याबद्दल म्हणजे माहिती राहील ना, म्हणजे कोणता डोस कधी झालाय वगैरे, ते सगळं ऑनलाईन वगैरे भरावं लागतं. आणि आपल्याकडे पण सगळी माहिती असावी लागते त्यांची. म्हणजे समजतंय, कोणते डोस कधी दिलं
होय होय. त्यांच्यावर आहेत सोडा, काही नोंदी आहेत त्यांच्यामध्ये, दोन डोस झाले ते लहान म्हणजे जन्मता ताल झालेत ना. त्याच्या नोंदी, त्यांच्यामध्ये केलेल्या आहेत.
होय हा, ते काय. जन्मता दिलेली असते काविळ.
होय होय त्यांच्यामध्ये ते, नोंद केलेली आहे. म आता, फोन करून. त्यांच्याकडुन डोसकार्ड, मागुन घेणार आहे मी
हा आणि ते, जास्त महत्त्वाचं आहे डोस कार्ड पण.
होय होय.
कधी नोंदणी झाली, काय झालं ते सगळं, त्यावर माहिती मिळते क नाय त्यामुळं आपल्याला, ते जपून पण ठेवायचं आ कार्ड हरवायचं नाही काही नाही
हा हा
नाहीतर कसं असतयं आता एक-एक जण, ज्या अडाणी बायका वगैरे असतात, त्यांना माहित नसतय डोसची तारीख माहित नसते, कुठला डोस झालाय एकेकाना बाळाची जन्मतारीख पण, माहित नसते. असं पण, होऊ शकतय. आपल्याला आता हा, तु आता तुला समजू शकते, तू आहे सुशिक्षित. परंतु काही जणांचं, सांगायला लागले मी आसं पण होतंय, कधी कधी काय होतंय
समज नसते ना, जास्त.
हा, म्हणजे कधी-कधी काय होतंय त्यांच्याकडून लिहायला पण, म्हणजे राहून जाऊ शकतय. पण, आपल्याला माहित असतय ना आपण हा डोस, घेतलेला आहे. हा बाबा समजा आता साडे तीन महिन्याचा, डोस घेतला. परंतु तिथ, नोंद केली नाही असंच, म्हणजे होऊ शकतय, चुक नजर चुकीने. मग ते सांगू शकतेस ना? मी या तारखेला हा डोस घेतलाय. फक्त तुम्ही, ह्या ठिकाणी, मांडायचा राहिलाय.
हा हा
त्यामुळं मांडून जरी घेतलं, तरी चालतंय.
हा हा म आता आता दीड महिन्याचा डोस हाय ते मी कुठं घ्यायचं.
हां आता हे दुसऱ्या अ दुसऱ्या शुक्रवारी आपल्या इथं की नाही लसीकरण असते, त्यावेळी मी-मी पण फोन करते. आणि तुझ्या आशांना पण फोन करायला सांगते. म्हणजे त्यावेळी तू येऊन घेऊन गेलीस तरी चालेल. आणि जर दुसरा शुक्रवारपर्यंत जर जास्त लेट होत असेल तर मग आपल्या उपकेंद्रात प्रत्येक बुधवारी असते. मग तिथं जाऊन घेतलेस तरी पण चालेल म्हणजे लेट होणार नाही डोस.
तुला ऐकू येतंय का ग व्यवस्थित?
हो हो येतंय की. जरा घरी बोलत आहेत त्यामुळं जरा गोंधळ येत असेल.
नाही नाही मलाच थोडंस ब्रेक होत होता आवाज.
ब्रेक होत होता काय? हां येतोय ना? नाही नाही जर डोस तुझा लोट होत लेट होत असेल की नाही तर मग काय कर इथं उपकेंद्रात जाऊन अ प्रत्येक बुधवारी उपकेंद्रात असते लसीकरण आता दुसऱ्या शुक्रवारपर्यंत किती तारीख येते? कदाचित एक दहा बाराच्या आसपास दुसरा शुक्रवार असतो.
हां हां.
हां एक मिनिटं, एक दोन
मग ते आपल्या शाळेतच मिळेल ना इथं?
होय सात चौदा चौदा तारखेपर्यंत मग थांबावं लागलं. मग तोपर्यंत बाळाला कदाचित दोन महिने पूर्ण होतील तुझ्या. जर थांबलीस तरी पण चालेल म्हणजे तितकं काय एखाद्या वेळेस कोणाचं बाळ वगैरे आजारी असलं ताप आला असेल किंवा काही पण असू शक शकते सर्दी वगैरे तर ते त्यांचे जरासं मागं पुुढं होतात. परंतु कसं वेळेवर का करून घ्यायचं समजा आता नाही डोस घेतला आणि बरोबर बाळाला डोस घ्यायच्या वेळी काहीतरी सर्दी वगैरे झाली तर मग ते आणखी लांब जाऊ शकतोय.
हां हां.
त्यामुळं जरा लवकर करून म्हणजे वेळेत वेळेत करून घेतलेलं बरं. एकदा आशाला विचारून घे. जर उप उपकेंद्रात जाऊन घे म्हणाली तर घेऊ शकतेस.
म्हणजे आता ह्या आठवड्यात त्याचा डोस असेल शक्यतो करून, कारण कसं चौदा तारखेला एक वर्ष होईल म्हणजे दोन महिने पूर्ण होतील त्याला. दुसरा महिना पूर्ण होईल. या आठवड्यात मला तिला डोस घ्यावाच लागणार होय ना?
हो.
या आठवड्यात डोस आहे काय?
होय. मग आणखी? ते नाही का, हम्म आणखी काय म्हणताय?
हॅलो!
हां बोल की हां येतोय ना आवाज?
येतोय येतोय.
ब्रेक होतोय काय?
हां थोडा ब्रेक होता आता येतंय व्यवस्थित.
हा हा ते पाऊस वगैरे आहे ना त्यामुळे तस होत असेल.
बर बर.
हम्म. आज आणि चालू झाला आता एकसारखा पाऊस. मग त्यावेळी पण गोंधळ चालू होता ना ते पावसाळ्याचा जास्त. आवाज येत होता त्यामुळ मी पण कोणाला कॉल केला नाही. मग म्हणलं जरा थांबू दे मग नाहीतर ते पावसा मुळ. पूर्ण नॉईज तसच ऐकू येतंय. आवाजच ऐक येत नाही म्हणून म्हटलं जरा थांबूया परत थोड्या वेळने कोणाल तर कॉल करता येईल. नाही तर त्यावेळी मी फ्री च होते.
हम् हम हं. मग आता ह्या आठवड्यात तला भ कधी असेल.
आता पुढच्या बुधवारी किती तारीख येते अ. जन्मतारीख चौदा आहे ह ना म पुढच्या बुधवारी. दिस. एकोणतीस तारीखे येत. हा मग एकोणतीस तारखेला घेतलाच तर चालेल काही प्रॉब्लेम नाही. दीड महिना होतोय ना बरोबर होऊन जातो हा चालेल चालेल. मग एकोणतीस तारखेला उपकेंद्रात जाऊन. फक्त तुमच्या आशाला सांगायचं मग ती रजिस्ट्रेशन करल.
हा हा.
म त्यानंतर डोस घेतला तर चालतो. फक्त डोस घेतलेले लक्षात ठेवायचे म्हणजे. कस कदाचित हा मग हा का बुधवारी काय.
उपकेंद्रात जायला लागणार.
हा उपकेंद्रात जावं लागणार.
हम ह.
फक्त जाण्या अगोदर एकदा तिला सांगायचं म्हणजे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं. मग तिनं जर केली का नाही रजिस्ट्रेशन. त्यानुसार मग हे ते ऑनलाईन भरते पण.
ह हा.
हम्म. आणि. सगळे डोस वगैरे वेळेत पूर्ण करून घे नाही तर कसं होते बाळाला ताप येते. रडतंय म्हणून एक एक जण काय करतात एक डोस देतात परतचा डोस देत नाही.
हो तसं करतात थोडा एक एकदम.
हा पण तसं नाही करायचं कस. एक वेळचा ताप आलेला चालेल परंतु. ते बाळसारखं आजारी पडण्यापेक्षा ते बरं आहे ना.
होय होय.
होय. म्हणून डोस वगैरे चुकवायचे नाही एक एक जण. कस असते प्रत्येक डोस म्हणजे आता हा बेसीची क कटलागतो. आता त्यामध्ये डोस. चे पण अ हे कोणत्या आजारापासून कोणती लस संरक्षण करते. रोटा म्हणून पाजवला जातो. ते बाळाला अतिसार म्हणजे जुलाब होऊ नयेत यासाठी असते.
''हां''हां''
बीसीच्या अगोदर टीविचे जास्त पेशंट भेटयचे ना म्हणजे टीवच. त्या आजारापासून बीसीजी संरक्षण करते. आणि बाळाला जन्मल्यावर. झिरो पोलिओ आणि हे पाजवलं जाते अ हे यथे. बा, हेपॅटायटिस बी म्हणजे कावळीस कावळ हुणे म्हणून त्यासाठी एक इंजेक्शन दिलं जाते. ते तर चोवीस तासाच्या आत द्यावं लागते. म्हणजे हे प्रत्येक अ डोस हे वेगवेगळ्या आजारापासून संरक्षण करते. आता आपल्या इतून पोलिओ तर पूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या या वर्षीच फक्त मोहीम राबवली म्हणजे अगोदर पोलिओचे. पण जास्त पेशंट भेटत होते हम्म, त्यामुळं का नाही. प्रत्येक वेळे प्रत्येक डोस हा कु महत्त्वाचाच आहे. कुठला जरी चुकला चुकून राहिला तरी पण राहू न ह्याकड चांगल्या प्रका''--'' तरी लक्ष द्यायचं आपण राहाला असेल तर एखाद्या वेळेस ते आशाच्या लक्षात नसेल. तर आपण फोन करून विचारायच माझा हा डोस राहिलाय कधी मिळेल वगैरे.
हा हा,
म्हणजे चुकवायचं नाही जास्त.
ह हा,
हम्म, आजारापासून संरक्षण पण होतय. आणि आपलं बाळ पण हेल्दी राहते हम्म, आणि काय त्याला हे ताप वगैरे येऊ नये म्हणून औषधं पण देतात. आणि साध्या पाण्याच्या पट्ट्या ठेवून शेक''--'' अ शेक पण द्यावा म्हणून सांगितलेला असते. त्याप्रमाणे दिल्या नाही फक्त त्यातला एकच डोस दुखत असतो एकाच मांडीत दुखतोय. जरी आता दंडात मांडीत दिला असेल ना फक्त. डाव्या मांडीतला एकच डोस दुखत असतोय.
होय काय हा हा, होय आता तीन तीन डोस देतात ना.
हम्म, दोन पाजले जातात आणि तीन टोचले जातात पहिल्या वेळी.
हा हा,
काही नाही एवढं काही नसते. चालतंय जरास एक एक दिवस झालं क नाही पूर्ण. एक दिवस उलटून गेला की, मग बाळाचा पूर्ण त्रास कमी होतोय.
हा हा,
चालेल मग ह्या वेळेवर प्या हम, नाहीतर बाळा रडते म्हणून काय जास्त मागं पुुडं पण करू नकोसा.
हा, घेते घेते.
ठीक आहे चालेल ठेवू मग ''हां'' ठीक आहे.
''हां''